हॅलो.
हा येतोय का आवाज?
हो येतो येतोय.
हं बोला, आहो माझ्या हेच्यावरण न काहीतरी प्रॉब्लेम झालायं कोणाला म्हणजे कोणाचे काँलच येते नाही मला.
हा नमस्कार ताई.
हां नमस्कार बोला काय म्हणता?
आवाज तुमचा क्लिअर येत नाहीये.
ए एक सेकंड हां. आता येतोय का?
नाही येतंय.
हॅलो हॅलो.
हां काय चाललंय?
हां येतोय ना आता?
हो येतो येतोय.
हां बोला काय म्हणताय?
अ तुम्ही हे नाही का लावत का कॉड?
अ लावले होते मगाशी तुम्हाला आवाज नाही आला म्हणून काढल आता.
हो का म मी पण काढू का? म्हणजे आवाज क्लिअर येईल.
अ बघा बरं काढून येतं का आवाज.
हा बघते. हॅलो.
हा येतोय का आता?
नाही बारीक येतो खूप
आता
हा ठीक आहे नाही बरं काय चाललंय हा ठीक आहे
काय नाही बसले आता
स्वयंपाक झाला?
हो चालूच आहे म्हणजे आज माझं काम नाहीये.
हो का आराम आहे काय?
हो आता आराम आहे चार दिवस
हो का बरोबर हे एक आरामाच एक साधन आहे महिलांना नाही का
हो हो तेच ना आणि नेमका हा हो आणि नेमका आज उपवास पण ना उप्रदोषचा
हो हो बरोबर
हम्म घरात असतो सगळ्यांचा प्रदोषचा उपवास म्हणून मग जरा बाजूलाच हा इतर वेळेस वगैरे होऊन जात ऍडजस्ट पण मग उपवास वगैरे असला का मग तेव्हा नाही.
बरोबर बरोबर
हा झालं तुमचा स्वयंपाक? हो हो सगळे उपवास करतात.
हो का
एकादशी हा जेवढे उपवास असतात तेवढे सगळेच असतात.
हां चांगलं आहे ना
हम्म
इतर काय अ हो झाला झाला म्हणजे अ दुसरं डाएट बेट करण्यापेक्षा हे महिन्याचे आपले रेग्युलर उपवास केले तरी भरपूर होतं
हो ते आहे. पण मग तरी उपवासाच्या दिवशी जास्त खाल्ल जातो साबुदाणा असो फराळाचं असतं.
हो नाही आपण ठरवून असं हे केलं ना की पौष्टिक पौष्टिककच खायचं म्हणजे वरीचा भातच खायचं साबुदा नाही खायचा किंवा रताळी उकडून त्याची भाजी किंवा गोड शिरा त्याचा असं काही किंवा अ भोपळा असतो व नाही का लाल भोपळा
रताळीची भाजी रताळीची भाजी करतात का?
हो भाजी पण करतात रताळाची
हो का
हा ते किसून घ्यायचे कच्चेच सोलून खिसायचे चठे चांणे
हा
आणि मिरचीवर फोडणी द्यायची थोड्या दाण्याचा टाकायचा कोशिंबिरी सारख्या तुपात फोडणी द्यायची. मिरची टाकून तुम्ही जिरं खात असेल. टा परतायच ते अस ह्याच्यात तशच प्रकारे गोड करायच असेल तर गोड पण होऊ
हा म्हणजे तिखटणी गोड दोन्ही होतात ना आपलं आणखी मी हा रताळाची पहिल्यांदा म्हणजे तुमच्या तोंडूनच ऐकली रातताळायची भाजी म्हणून मी म्हटलं वि विचारूया कारण की कसं उपवास खूप असतात तर मम्मी हा
त्या रताळ्याचे आपण आता रताळी असशी सोलून त्याचे अे अख्ख्या रतळ्याचे स्लाईस केल्या ना अशा म्हणजे बटाटे पातळ कसे भजी वगैरे करतो आपण तसे त्याला जरा मीड तिखट लावून थोडेसे असे तुपात फ्राय केले तरी पण होतात नाही
हो ना हा तसे ना आम्ही गोड करतो कुकरमध्ये तूप टाकून आणि गूळ टाकून फोडणी म्हणजे अस ते शिजवून घेतो
हो तसं मी पण करते पण करते मी छान लागत ते पण गुळातले
ते छान लागतात हो गुळात आवडतात सगळ्यांना मग तसे करतो पण आता कसं मला जास्त गोड काय आवडत नाही आणि प्रदोषला तिखट मीठ खात नाही ना
बरोबर हो हो
हा म्हणून मग जरा असा हात डायटच होऊन जातो
हा चांगलं आहे मग असं हे प किंवा नुसत कधीच एखाद्या उपवासाला फलाहार करायचा
हो हो
ताप दूध असं म्हणजे बिन तिखटा मिठाचं खायच हळ साखरेचं
हो हो
अस पण हा हा कधीतरी ती खट नाही काही नाही म्हणजे मीठ पण नाही खायचं गोड पण नाही खायचं मग ते काय मग खाता येईल फळ खातायला त्याला ताक खाता येईल ताकात मीठ वगैरे नाही टाकायचं नुसतंच असं प्यायचं कसं करताय काय कि नाही
कागस आता अ आता मा सासू राजगिऱ्याच्या शिरा बनवून आता हेिरताळ्यांच बनतात म्हणजे तिखट नसलं तर फक्त गोड त्या दिवशी सगळं गोड
बरोबर बरोबर
आ साबुदाण्याची खीर पण चालते आपण शक्यतो तर अवॉइडच करतो फ फळच असतात फक्त
हा ते चांगलं कधीही चांगलं दूध फळ ताक
ता असतोच उपवास प्रदोषचा
असतोच असतोच बरोबर चांगलंय त्यानमित्ताने मीठ नाही त्या दिवशी खाल्लं जात मीठ तिखट नाही खाल्लं जात आणि गोड पण अवायड करून अगदी नुसती फळं आणि ताक दूध प्याय ग ना तरी एक उत्तम आहे
हो हो तेच ना म्हणजे कसं नॅचरली आपण असं सांगतात ना मीठ कमी खायचं मीठ कमी खायचं म्हणजे ते पूण महिनाभरा पंरा दिवसा बॅन्स होन जात त्या
हो खरंय खरंय अगदी हा एकादशीचा उपवास सगळे बॅलन्स होण्यासाठीच आहे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे खर तर म्हणत एकादशीला अजिबातच म्हणजे नुसतंच पाणी प्यायचं किंवा ताक द्यायचं असं पण जास्त शिजवलेलं किंवा असं गोड तिखट अस नाही खायच.
हो
अ किंवा वरीच वगैरे पण चांगलं असतं खाल्ल्याने म्हणजे अ अगदीच कोणाला निघत नसेल उपवास तर अगदीच म्हणजे
पासूनच हवंय काही प्रॉब्लेम कारण की मला पाच सहा वर्ष झाले ना करते मग तिखटपीठ नाही काय नाही फक्त ब्लॅक कॉफी किंवा सकाळी चहा वगैरे एवढंच घेते
हो का बापर
हा
तो बाकी काहीच खात नाही.
नाही बाकी काहीच नाही खात फक्त आता प्रेग्नेन्सीच्या वेळेस मग खाल्लं होतं. तिखट वैगेरे साबुदाना खिचड वैगेरे थोडंफार खायचे. पण बाकी म असं नाहीच खाल्लेलं कधी.
खूप कडक करतात उपवास प्रदोषता
हो तेच ना
हा आम्ही एकादशी असते पण आता मी उपवास कुठलेच उपवास नाही करत नाही उपवास केले की दुसऱ्या दिवशी पायांना खूप रात्री झोपेत गोळे येतात आणि खूप त्रास होतो पण डॉक्टर पण बोलले नका करू उपवास सोडून द्या मग सगळं फक्त ते ते दिवस आम्ही व्यवस्थित पाळतो अस
मी एकादशीच्या वेळेस म्हणजे उपवास जरी नाही केला तर भात नाही खात म्हणतात ना
कदी
एकादशीला जर का उपवास वगैरे नाही केलं व म्हणजे आपण नॉर्मली जेवलं वगैरे तर भात नाई खात म्हणतात
हो का ते नाही मला माहिती.
हा कारण की भात कस हो-हो कारण की ना हा कारण की असं म्हणतात ना भात पुर्ण अन्न असतं आपण कसं आता पारायण वैगेरे केलं तर आपण एक फलहार खातो आणि भात वैगेरे नाही खात अस म्हण कारण की आता मम्मी न ते माझे हा काका सासरे न ते सांगत भात नसतो खायचा
हो का बर झालं चांगली माहिती दिली.
हो हा कारण की इकडे ना देवाच हा सासरी ना देवाच खुप म्हणजे खुप करतात.
मी माझी जवळ- जवळ लग्न झाल्यापासून एकादशीचा उपवास आत्तापर्यंत करत होते म्हणजे माझ्या लग्नाला आता तीस तीस वर्ष झाले पण आत्ता मी सहा महिन्यापूर्वी उपवास सोडले सगळे. संकष्टी चतुर्थी आणि एकादशी दोन्ही एकादशा
हम्म
आणि बाकीचे जे सण येतात. आदी मध्ये त्याचे उपवास होतेच पण तेव्हा ते पायांना गोळे खुप
हा मग नको अस कारण की आता हो आता माझ्या सासूचं पण असं एवढंच की त्या पण एवढं स्ट्रेस हो येतात
हा मग ते त्रास मग खूप करून घेण्यापेक्षा आणि मग ते दोन तीन दिवस सारखं दुखत राहणार म्हणून मग नकोच म्हणल. या म्हणूनच सोडले उपवास केलेला चांगलंच आहे म्हणा हे ते डायट करण्यापेक्षा पण अस काही आता नवरात्र वगैरे उपवास असतात ते तेव्हा बरच काय- काय त्या उपवासात खातात सगळे
हम्म हो
प आम्ही एकच काहीतरी ठरवून असं खातू ते ठीक आहे तर आज हे खाल्ले तर नऊ दिवस तेच खा
ओके म्हणजे तस मग आपण आता गुरुचरित्राचा पारायण वैगेरे केलं तर कस आपण करतो तसच ना म्हणजे एक खाल्लं तर एकच
हा एकच-एकच तसच मग तसच करतो ते आणि अ नऊ दिवस तेच खायचं म्हणजे वरीची भाकरी किंवा डोसा वरीचा
हा
आणि बटाट्याची भाजी किंवा मग भोपळ्याची भाज ते ठेवलं तर तेच खायचं लही
ह नाही इकडे फक्त बटाटे आता ममी तात ना तेडांर काकडीची भाजी बनवतात उपसाला म्हणजे तेच डांगर आणि काकळीची भाजी बनवतात याला नवरात्रात हो म्हणजे आपल्या ना छोटे छोटे क्यूब्स कापून घ्यायचे डगर आणि काकडीचे आणि ते त तपामध्ये किंवा तेलात तुम्हाला जस सोय करत असेल तस जिरे आणि मिरची कापून टाकायची तेवढंच आणि मीठ टाकायच तुम्ही आता जस रताळ्याची सांगितली ना हा बण मग तशी आणि मग भाकरी सोबत खाता येत भगरीची भाकरी
हो हो छान होत आणि पोन भरतं एक वेळ दुपारीच फक्त खायचं संध्याकाळी नाही खाल्लं तरी चालतं तेवढं
स नवरात्रात सणी जेवायला असतात ना मग सगळ यात श्री
हो हो हो बरो ब तुम्ही कुठले आहात
अ इकडचे नाशिकचे हा
हो अ रायगड
ओके ह मग ते सगळे लेडीज व र येतात मग त्यांना आजत बरंच असतं म्हणजे बटाट्याची सुरण म्हणजे असं जे न खाणार ते सुरण पण चालतं ना उपवासाला
हा
सुरणची आमटी करतात काळी आमटी करत म्हण म्हजे असं खोबऱ्याचं वाटण करून फक्त लाल तिखट खोबरं ते सुरन सुरन किंवा बटाटे
तरण
हा किंवा मग बटाटे हो
त्याची काय करता
त्याची आमटी रसाभाजी
हो म्हणजे काळं वाटण वगैरे घालून का
काळं वाटत नाही आपलं काय करायचं खोबरं असतं ना खोबरं कोथंबीर घ्यायचं आणि लाल तिखट टाकाच फक्त म्हणजे ते वा वाट हा वाटण सारखं होतं म्हणजे ग्रेव आपली घट्ट होते खोबऱ्याने
हो का बरोबर झालं
हा मती उपवासाला चालते